हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय माझा?
हा येतोय तुम्हाला येतोय आवाज?
हो येतोय मला ऐकाय.
हॅलो.
हा येतोय मला आवाज. हा येतोय ना? हा किती टास्क झाले तुमचे?
अ- मला आत्ताच टास्क असाईन झालंय.
हो मला पण आताच तू माझा पहिलाच कॉले हा.
हा ना?
हो काय करता तुम्ही?
काय नाही म- घरीच असते मी. तुम्ही काय करता?
मी पण घरीच असते.
हॅलो.
हॅलो आवाज येतोय?
हा येतोय. तुम्ही काय करता?
घरीच असते मी पण.
हा ना.
हो काय शेती वगैरे का तुम्हाला?
काय म्हणता?
शेती वगैरे ए तुम्हाला? नाही तुमची आहे काय, हो आ आहे आता पेरणी वगैरे झाली कपाशी लावलीये कांदे
हा काय?
हो हो.
काय काय मग लावलं तुम्ही?
आता मक्की पेरणी झाली आमची आणि कप कपाशी लावली थोडीफार. विचार चालूये थोडाफार भाजीपाला लावून देऊ असं.
हो काय? म पाऊस आहे की नाही तुमच्याकडं?
काय नाही ना वीस दिवसापासून पावसाचा पत्ता नि ऊन दाखवून दिलेलंय.
हा काय अजून पाऊस नाही तुमच्याकडे?
नाही म्हणजे आधी पडला होता पण असच बारीक बारीक बारीक मग आज सून आता वीस दिवसापासून त ऊनच पडलेलंये.
हा काय मग आत्ता पाऊस आहे की नाही?
काय नाही, म्हणजे असं आभाळ येतं थोडंफार पण पाऊस नाही पडत.
अच्छा आमच्याकडे सकाळी छान ऊन पडलेलं आणि आत्ता खूप जोरात पाऊस येतोय.
आला पण पाऊस.
हा खूप खूप जोरात.
हा आमच्याकडे काय नाही पाऊस वगैरे काहीच
हा मग मग तुम्ही तेे पेरणी वगैरे केलेलं पाऊस नाही म्हणल्यानंतरनं
तेच ना, मग विहिरीत पण पाणी पुरत नाही आणि पाऊस पडत नाही.
हो ना.
आं?
हा तेच ना मग पाऊस पाहिजे ना तर पेरणी वगैरे केलीये म्हणलेवर.
हा ना.
बाकी मग तुम्ही अजून काय करता वेगळं घरात.
काही नाही हाऊस वाईफ असं मुलांच घरात
काय म्हणताय?
हाऊस वाईफ म्हंटलं घरातलंच आवरायचं कधी राहिलं तर शेतीत जायचं. असं म्हणजे फेरी वगैरे तसं तर सगळं म्हणजे माणसं लावूनच होतं पण असं घरचं व्यक्ती म्हणून फेरी वगैरे मारून यायची.
अच्छा! पण म असं छान वाटतं ना रानात वगैरे जायला. शेतात वगैरे जायला.
रानात म्हणजे असं छान पण वाटतं पण ऊन राहिलं तर तसंच तापतं पण.
हा हा हा नाही ते बरोबरचहे.
का आहे म्हणजे शुद्ध वातावरण असतंय कस दमट नस पहिलं गावाकडे असं म्हणजे गावाकडे चांगलं पण असं सिटी भागात कसं गाडी आहे जाय कर ता अजून धूळ प्रदूषण त्यापेक्षा रानात मस्त आहे. चांगलं वाटतं.
हा ना. हा ना, हा थंडीच वगैरे दिवसा छान वाटत त्यात असं बसायला वगैरे
हा.
अजून काय काय आवडतं तुम्हाला करायला.
घरात काय थोडं फार बिन काम करायचं.
अच्छा. विणकाम पण करता.
हा. म्हणजे पायपूसणे वगैरे. जास्त नाही काही. एवढं काही जमत नाही मला पण-
आणि मशीन आहे. मशीनवर मग आपल्या स्वतः पुुरतं एखादं ब्लाऊज शिवून घ्यायचं.
अच्छा. ब्लाउज पण शिवता तुम्ही.
हा. शिवतो पण असं बाहेरच नाही. घरातल्या घरातच. स्वतः पुुरतं. नाही तर मग जावाचं राहिलं तर तेवढंच.
हा काय?
हा.
चांगलंय. चांगलंय. बाहेरचे पण बघायचे मग- ट्राय वगैरे करायचे घ्यायचे.
नाही. बाहेरचे घ्यायला घेतले जातात ओ पण आहे ना? ते घरात आवरायचं असत ना? अन वेळेवर होत नाही. म्हणजे मी ट्राय केलं होत पण होत नाही, वेळेवर मग अजून- त्यापेक्षा एख एखाद दोन घेऊन घेते. पण असं जास्त- बिझनेस सारखं असं काही नाही. नॉर्मलीच. आपला आप. हा. ते- हां. मग आता अभ्यास वगैरे मुलाचा दुर्लक्ष होऊन जात ना?
हो दुर्लक्ष होऊन जातं मग. मग तुम्हाला मुलं किती आहेत?
एक मुलगी आहे मला.
हा. का? हाय म- तिच्याकडे पण लक्ष द्यायला लागत असेल ना? हो ना? हं. हं. बाकी अजून, तुम्हाला फिरायला वगैरे आवडतं काय?
हा. फिरायला वगैरे आवडत, पण असं कामानिमित्तच असं जास्त बाहेर असं तसं- आता गेलय भाऊ एखाद ठिकाणी कामाला मग तिकडच्या तिकडे एक फेरी मारून यायचं. बर. जास्त काही नाही येवडं. कामात पण असत ना ओ? शेतीचे शेतीचे राहिलेत. तर मग वेळ नाही भेटत जास्त त्यांनापण.
तुम्ही काय करता?
हा. मी म्हणजे घरीच असते. अ माझ- क्लासेस वगैरे चालू असतात. मी क्लास करते बँक म्हणजे बँकिंगच्या वगैरे- देते. ते चालू असत माझ.
हा का?
म्हणून.
बरंय मग. तुमचं शिक्षण किती झालं असेल तरी?
ग्रॅजुएशन कंप्लीटये. बीकॉम.
बी कॉम. अच्छा. चांगलं आहे मग.
हा. म्हणजे माझं आत्ताच जस्ट लग्न झालं. एक सात महिने झाले.
हो का?
हा.
अरे वा चांगलंय की हा.
सोडून दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या गावात आलेय मग इथे असं काय जॉब ला वगैरे एवढा स्कोप नाही आहे ना.
हा हा.
आपलं करायच असच घरी बसून वगैरे.
हा मग आता काय पण तरी तुम्ही करू शकता बाहेर जॉब म्हणजे तुमचं शिक्षण पण झालं
ह करू शकते पण असं म्हणजे मी जेव्हा पहिल्या करत हो त्या पेमेंट पेक्षा असं जास्त पॅकेज वगैरे भेटाव मी असं सर्च मध्ये करतो.
हा जर पेमेंट कमी असेल तर परवडत नाहीना ते पण आणि बाहेर गावीत जायचं. दाजू
हो.
बर आहे म.
हो.
तुमचे हसबंड काय करता?
ते पण जॉबच करतात.
हा का.
हम्म.
बरं आहे. अजून काय काय? आवडतं तुम्हाला?
काय नाही असं म्हणजे घरी आता आहे त्यामुळे मग जेवण वगैरे बनवायला जास्त वाटत नवीन, नवीन रेसिपी वगैरे तुम्हाला आवडत काय?
हा आवडतात ना म्हणजे नवीन, नवीन असं आमच्या इथं नवीन बनवायचं म्हणजे ना अख्या फॅमिलीला अस भरपूर बनवायच असं थोडस कल आणि खाऊ घातला असं नाहीये भरपूर बनवायचं त्यांना सपोर्ट भरून लागतं ते सगळं.
ह हं हं.
आपली दमा आहे न अजून ह. म्हणजे हो मो म्हणजे सासु, सासरे, मोठी लहान जाऊ आणि आम मुलं वगैरे असं सगळे आहेत ना मग
अच्छा.
म्हणून. सगळ्यांनाच.
बरोबर.
आहो आपण करायला जातो नवीन पण आहे ना आपली दमायन होवून जाते. म अस हा थोडाफार हात बार लागून जातो ग पण बरं मस्त
हा तेच ना. आणि मग अजून काय, काय आवडतं? मग विणकाम वगैरे करता की नाही कधी?
हो करते ना आपल्या घरा म्हणजे घरी घरापुरतंच. कारण ते विणकामला ते साडी फाडायची ते विनायचं खूप म्हणजे राहतच ते पण किचकटच काम हे. पण आपल्या घरापुरतं दोन, चार, पाच असे म्हणजे करून घेते. रूम परत.
हां ना अच्छा मग त्यामध्ये काय काय करता विनकाम काय काय
ते फ फक्त आपल असं पाय पुसणे वगैरे.
अच्छा छान आहे आपलं घरगुती मग तेवढा वेळ पण जातो आपला.
हा तेवढंच आता दुपारी हे हां
हां बाकी आणि मग जेवण वगैरे झाले की नाही मग तुमचं बनवून?
काय म्हणता?
जेवण झालं की नाही बनऊन तुमचं?
नाही नाही बाकी ना अजून आत्ताच भांडे वगैरे आवरले. मग हां होईल मग आता हो सकाळी सकाळीच. सकाळीच जात
तेच ना.
कपडे वगैरे धुते.
ह मग पाऊस नाहीये तुमच्याकडे ऊनय. तेच ना पाऊस पाहिजे आमच्याकडे आता हे बघा सकाळी ऊन झालं. पाऊस झाला आणि आता पाऊस झाला आणि परत आता ऊन आल.
हां ना
हा ना पावसाचं ह्या वेळेस काय झालं.
पण कसं ना असं एकदम जोरात येऊन उघडून जातो ते बरं बा असंच बारीक बारीक बारीक बारीक पडतो ते नाही आवडत मला. चिपचिप निसत घरभर फिरत. बाहेरून आले का तेच तेच पाय घरामध्ये कंटाळ येऊन लागतो ते पुसून पुसून.
हां ना बारीक बारीक नकोच असा चांगलंच जोरात तरी पाहिजे नाही तर मग बारीक पण काहीच नको.
हां
हां चालेल. छान वाटलं तुमच्याशी बोलून मला करेन परत.
बरं
चा हां हां
चालेल